लो हॅलो
हा बोल
फोण कस काय दिस रेंज प्रॉब्लेम यालाय का?
होय बहुतेक रेंज तिकडनच तूज्या इकडच कट व्हायला बहुतेक
होय आपोआपस कनेक्ट व्हाल्याय.
हो आपोआपच हे व्हायलय
हा, हा कस मे काय काय रेसिपी? मलई पुरी कशी करायची?
ते पिट्टी घ्यायच एक किलो, एक किलो पिट्टी तुला सांगतो हे करायचं अ रवा एक मु कुट भर घालायचा लई पण घालायचा नाही म्हणजे पिठी पुरी कडक होण्यासाठी रवा घालायचा एक मुठला जरा जास्त घातलीस तरी चालतंय.
म्हणजे अर्धा पावशेर पेक्षा जरास कमी. लाटीला आर फक्त एक मुठ. हा हा हा हा ह् केशर माहिती कलर केशर फूड कलर.
हा. ते क ते कलर घालायच त्यात.
अहं.
आणि अ मग कनी ते काय करायचं अ हं हे करायचं मळून घ्यायचं.
त्यात मग त्यात दूध घालायचं का पाणी? हं म्हणजे चविष्ट होत्यात. अहं दुधात मळले की ते जरा जास्तचं चविष्ट होणार की.
हो होय ते पण आहे सोड आणि मग कणी असं ते कलर घालून वेगेरा थोडं मीठ घालायच आणि मळून घ्यायचं मग त्यावर काय करायचं आपण सारण तयार करा करायचं आपल्याला ते मळल्यानंतर कणी तुला सांगतो एक किलो पिठी तू आता किती लोकांना एक? किलो ला एक किलो पाक कराय ठेवायचा एक किलोला एक किलो पाकाला हा एक ह् एक किलोच्या मापानं कणी पाणी ठेवाय एक दीड तांब्या पाणी ठेवायचं हम्म हा दीड तांब्या दीड पावणे दोन तांब्या जर पाक जास्त असला तर म्हणजे बुडवून जर राहतय काय पाक राहिला तर वाया जातं नाही त्यात आपण गुलाबजामुन करून घातलं तरी पण चालतयं आणि मग कणी हा ते पाक करून घ्यायचं आपण पाक पूर्ण धरस पथर म्हणजे जिगड हुस पथर कच्चा काढलासं तर कणी पुरी मऊ पडत्या हा मग पुरी मऊ पडती
ह हं मग एक तारी म्हणजे एक तारी करायचा का पाक डबल? म्हणजे कसा करायचा? पाक
हा. तार येऊस तो पर्यंत जरा धरायचं गं. पाण्यात आपल्या पाण्यात गोळी धरल्या समजतयं पिलटीत पाणी घ्यायचं आणि ह आणि पाण्यात तुला समजतयं बो हे झाले की
ठिक हे.
हा म्हणजे पाण्यात समजतयं तुला तार धरलेली, मग तार ही धरली कणी मग ते आपण जरा वेलदोड पुड तेण टाकलीस तरी चालतयं, नाहीतर नाही टाकली तरी पण चालतंय. हा वेलची पावडर. मग काय करायचं सारण करताना अ आपण सारण हे करा मग सारण त्याच्या बरोबर तुला वाळ खोबऱ्याचा खीस करून घ्यायचा.
वाळ खोबर
तो आणि बडीशूप बडीशूप बारीक करून घ्यायची आणि फुटाण्याची डाळ बारीक करून घ्यायची.
हा म्हणजे मिक्सरला लाऊन.
चला लावून फुटाण्याची डाळ, बडीशूप आणि खोबरं किसलेल बारीक करायच आणि त्याच वाटणामध्ये जरी वेलदोड घातलीस स्वादसाठी
ह ह ह, म्हणजे पाकात जरी घातला त्यात जरी दोन्हीत पण घात ल तरी चाल
चालते आणि मग ते पा मग मग ते आपण आता मग ते सारण सगळं करून घ्यायच वेगवेगळं करायचं सारण वेगवेगळ्या बाऊलमध्ये ठेवायचं. एका बाऊलमध्येखोबऱ्याचा कीस एका एका बाऊल मध्येे बडीशूपचा खीस, एका बाऊल मध्ये फुटाण्याच्या डाळीचा कीस. असं वेगळं ठेवायचं तीन बाऊलमध्ये आणि मग त्या पुऱ्या लाटायच्या हा, मग पुऱ्या लाटताना कसं करायचं गोल गोल लाटायच्या जरी टोपन मारली तरी चालतय मोठ आणि तेलात काय करायचं आपण कानुला कसं करतोय माहिती आहे काय? तसं पुरी टाकल्या टाकल्या पलटी करायच आणि कानू हा करंजी टाईप करायच, म्हणजे असं दोन भाग अस अर्धी हा ती भाग उचलून त्यावर ठेवायची हा अस ठेवायचं. आणि ते तळून तळून तळून तसं करून क काढायचं आणि पाकात घालायचं ते आणि हे केलीस नाही पाकात घातलीस का नाही अ एक एक पुरी पाकात घालून काढायची आणि त्यावर मग प्रत्येक खोबऱ्याचा खीस जरा, जरा बडीशूपचा खीस, तुला सांगतो पुन्हा फुट्यांच्या डाईचा अस खीस असं पूर्ण मोठी येळणी घ्यायची आणि एळणी पसर येळणीवर पसरून ते ठेवायचं सगळं तळ आपण पाकातन काढलेला असतंय बघ तळल तसं
हा हा मग ते
पसरून ठेवायच आणि त्या सगळं घालायचं ते घालल तस घालल तस जरा पेपर वर कणी मोठं असं घमेल पाटी घेऊन क नी पेपरमध्ये घालुन कडवरन लावायचं.
हा हा म्हणजे पसरवून ठेवायचं.
हा ठेवायचं मग ते लावलीस का नाही, सगळ्यांनी ते असं सुकते बरोबर हे कुठे सु जरा सुकल्या ग झालं म्हणजे, पाकात जास्त घातल्यामुळे रवा घातल्यामुळे जर कडम राहतय नाई तेन मग ते सगळं अस हा डबा हा हा आणि मग ते असं म्ह डब्यात म्हणजे डब्यात भरायच एक नंबर लय छान लागत मकमली.
मखमली पुरी काय हा मग ते आपण जे सारण टाकलेलं, असते ना ते म्हणजे वेगळ घटत नाही ये बाही झाल
नाही नाही आपण पाक केलेला असतोय, नाई पाकामुळे एकदम बारीक करायचय गं ते ते आपण पाक के लेलो असतं, नाही पाकामुळे ढसून बसते ना ते. त्यात
हा मी ते घट
हा हा ते त्यावर ढसून चिटकून बसते ग, आपल्या पाकामुळे त्यावर आणि तें आलगत आपण डब्यावर कस एक लाईनीन च
हा हां म्हणजे एक एक उचलायचं
हा एक एक एक उचलून का नाही, असं डब्यात कडन अस एक सारखं गोल गोल गोल लावत जायचं, आणि खायला देताना पण तस आलगत उच त्तुन पीप पिल्टीत घालून दिलीस तर, मी तसच राहते, वाकडं तिकड ठेवायचं नाही, त्याला तेन असंय. सगळं छान होत्या खरंच, मखमलीपुरी तेन मग जरी तुला मखमलीपुरी नसली, तरी पण मैद्याच्या पिट्टीपासून जरी तुम्हाला चाात न आता कोण बिस्किट खात नसल समज तेन मग कनी हॅलो हॅलो.